हॅलो
हॅलो हा बोल की
मग काय म्हणतीस
काय नाही ग निवांत तुझं
माझं पण निवाज ह्याच्यावर स्पीकरवर ठेवण्याचा ऑप्शन नाही का?
नाही की.
अच्छा
हा
मग काय बोलतीस काय म्हणतीस.
काय नाही बस काय मग तुझ्याकड स्पेशल जेवण काही स्पेशल होतं तुमच्यात
आमच्यात आज वांग होतो.
अरे वा भारी भारी
तुमच्याकडं काय होतं काय खाल्लस?
आमच्याकडं आज भेंडी चपाती बटाट्याची भाजी होती. इडल्या होत्या हो,
हम् मग जेवण झालं की नाही?
जेवण झालं आत्ताच तुझं?
ह माझं पण झालं जेवन आवरावरी करतेय जरा
होय. हम्म हम्म बाहेर झोपला काय?
नाही खेळतय, ते मधी मधी आपलं चाललंय.
हा हा
हम मग
मग
तुझ्याकड काय विषय विशेष विषय काय आहे का?
विशेष विषय अस काहीच नाही.
अच्छा मग तशी मी पनीर केलतेपरवा दिवशीफर्स्ट टाईम नाही सेकंड टाईम
पनीर
हम्
हा छान कस केली होती म्हणजे तुझी करण्याची पद्धत कशी होती?
मी आपलं अ आधी म्हणजे वाटण केलत की कांदा टोमॅटो थोडं आलं, थोडं काय म्हणतात ते लसूण ते टाकून आपलं आधी पनीर जरा हे करून घेतलं. तेलात भाजून किंवा ह्याच्यामध्ये भाजलं तरी चालतं बटरमध्येध्ये
बटरमध्येध्ये अच्छा म्हणजे तेलामध्ये किंवा बटरमध्ये
हा हा बटर मध्ये छान लागत. तर पण मी शक्यतो बटर नाही खात म्हणून मी तेलामध्ये फ्राय केलं.
तेलामध्ये म्हणजे आवडीनुसार आपण केलं तरी
हा बटरमध्येध्ये उत्तम होतं असं म्हणतात मी ट्राय नाही केला अजून पण म्हणतात कस क चांगलं होतं पण मला बटर नाही आवडत म्हणून मी तेलामध्ये अप्लाय केलं. मग ती वाटण सगळं भाजून वाटण घेतलं. वाटून घेतल्यावर एक हे आणलं होतं आपली मसाल्याची पुडी पनीर मसाला पनीर टिक का शाही पनीर अस आपल्या इच्छेनुसार कोणचं पण भेटत आपल्याला जे करायचंय ते मग आम्ही मो पनीरची मसाल पुढ आणली होती त्यामध्ये खूप रे अशी वाटीभर ग्रेवीच होती तर थोडं पाणी घालून ना एक कप भर ती ग्रेव करून घ्यायची असते
होय ग्रेवी करायची का पहिल
पहिला मग आपण कांदा वगैरे टाकायचा तेे ग्रेवी टाक कायआपलं घरचा मसाला टाकायच मीठ वगैरे जेवढा अंदाज तेवढं टाकायचं सगळं ते हलवून हलवून घेतलं की आधी मंग वाटाणा टाकायचा वटाणा चांगला ऐशी, टक्के शिजला का मग पनीर टाकायचं
हा हा म्हणजे शंभर टक्के असं भिलेले करायचं नाही का त्याला
हम्म म्हणजे पनीर हे जरा लेट टाकायचं पनीर पनीर लवकर टाकलं ना जरा त वाटत मग ते खायला बरोबर नाही लागत पनीर जरा लेट टाकलं ना मग ते मग उघळ गोळीत राहतो
होय
मून श टके वाटा शिजून घेतला ना मग पनीर टाकायच किंवा एक एक जण आधी हे शिजून घेतात पटाण एक एक शिट्टी करतात
हां हा
हम्म
हम् अच्छा अच्छा मज होय मी करते मी म्हणजे मी माझी पद्धतीने असं वेगळं करते मी काय करते आधी ते पनीर पनीर आपण ठेवून फ्रीज मधन काढून त्या आधी ठेवते मी दहा मिनिटं कसत
हम् हम्
आणि मग दहा मिनट झाले ते नाही त्याचे छोटे असे काप करून घेत ते आणि मग बटर म फ्राय करते बटर म चांगलं अस खरपूस रंग येईपर्यंत कााय करते गोल्डन टाईप हा तसच मग ते काढून आपलं हम् ते काढून झाल्यानंतर मग वाचर म्हणजे सोडलेला आपल्याला काय काय लागत म्हणजे कुठल्या पद् श्रवी आपण करतो ना सग्रवी करतो ना आपण
हां हां
कांदा टोमॅटो वगैरे मगारी स तोतेला बघून घेते म
हम्म
हा टमॅटो भाजून घेत म त्याच्यातच टोमॅटो भाजून घेतल्यानंतर टोमॅटो काढून त्याच्यातच काढ मि फ्राय करून घेत थोडस तेल झारलेलं असतं ना
हो
त्याच्यामध्ये कांदा फ्राय करून देते
ह हां
ते झाल्यानंतर आपल्या फटाण्याची गाळ नसते का
हां
हा चिक कनीची डाळ पण फ्राय करते मी ह चोर आणि तसची ळ
हम्म
आणि मग चटणी मिरची आलू आणि लसूणचे असे तुकट छोटे छोटे तुकडे करून एक कच्रचं वाटण करून घेते
हम्म हम्म हम्म
हा मग ते वाटण काढून घेतलंका मग असं शिजवलेला वाटाण असतोकानाय हा तीन चमच्याध तेल वते मग ते शिजवलेला वाटाण त्याच्यात टाकून फ्राय करते मग ते थोडसा तर म अजून जरा ते म्हणजे गोल्डन कलर आलं का नाही वाटाणाला थोडासा किंचित असं.
हम् हम्.
हा मग त्याच्यात ती ग्रेवी टाकते मग आपल्या चवी प्रमाणे थोडंस मीठ. आणि लाल तिखट वगैरे असं टाकून. आपण जे काही मसाले वापरतो ना ग्रेवी साठी वेगळा मसाला मिळतो ब एक. ते, मार्केटमध्ये हा हा तो आनला. हा ते आणते आणि पनीर टिक्का करण्यासाठी हा तो एक मसाला अस दोन पुड्या आणतो आम्ही. वेगळ्या, हा म्हणजे ग्रेवीच्या असे वेगळे पुड्या आणतो आणि मसाला पनीर टिकका म्हणून पण एक, अस त्याच्यात अड करण्यासाठी ते पण पुड्या आण आणि ते वापरतो हम्म.
हा हा.
आणि ते झाल्या नंतर ना आपण म्हणजे जस आवडी नुसार असं खोबरं सुख खोबर असत काय ते तेलात फ्राय करून वाटून टाकलं तरी ते छान लागतय, म्हणजे ज्याच्यात त्याच्या आवडी नुसार.
ह एक जण ह्याच्यासारखं पण करतात आपण जसं चिकन मटण करतो. तसा मसाला टाकून पाहिजण तसं पण करतात.
करतात हो म्हणजे चिकनच मसाला टाकतात ते माहित नाही पण तशा टयपमध्ये
तसं हा तेच ना ते सगळं वाटण वगैरे सेम तसं. एक जण दही ऍड करतात दहीमुळे पण चांगलं लागत.
छान लागत हो आणि काजू काजू सुद्धा काजूची ग्रेवी सुद्धा करून घाल हो, ते, ते सुद्धा अस.
अस काजूची पेस्ट वगैरे टाकून पण आपण कधी ट्राय नाही केलं ना, तसल खात नसल्यामुळ.
नाहीच हो, आपण म्हणजे आपले प्रत्येकाची करण्याची पद्धत
वेगळी हा आणि परत घरच्यांना कसं आवडतं तसं एक काना काजू नाही चालत. एकणा बटर नाही चालत.
हा हा तसच काय? हम्.
आता सगळ टाकलं ना खूप छान होत.
छान होत हो, आणि मुलांची कशी फेवरेट भाजी म्हणजे तीच की.
पनीर बाहेर पण कुठे गेलं की पनीर टिक्का, पनीर मसाला.
मसाला तसच हय, होय.
तेच मागवतो आपण शक्यतो तरी.
हम्म.
पनीरचे पदार्थ जास्त खातात आपल्या इकडं, आणि ते पौष्टिक पण असतं ना. त्यामध्ये चांगलं हे असत आपलं काय बोलतात ते. प्रोटीन.
प्रोटीन हो.
हो चांगले प्रोटीन असतात पनीरमध्ये. आजारी माणसाने खावं ज्यांच्या प्रोटीन कमी आहे त्यांनी पण खाव ते. पदार्थ, हम् खूप छान असत शरीरासाठी.
हम आणि त्याच्या सोबत पुरी, पुरीच कोंबिनेश छान उत्तम हम्म, हम्म हम.
त्याज्यात होय.
पिऊ.
हच्
ह खूप छान लागत तसं
हो आणि शाही पनीर म्हणूनय मसाल्याची ग्रेव्ही बेरे मसाल्याची पुडी मती का पनिर म्हणून ते सुद्धा खूप छान लागते ग मसची पुडे हा
आम्ही म्हणजे असं मसाला म्हणजे ग्रेवी मसालाचना त फक्त वापरतो आमच्या इकड शाही पनीर किंवा पनीर टिक्का किंवा मटर पनीर अशा फोळे्या भेटतात एक साधारणपणे पन्नास रुपया पर्यंत भेटतात त्या पुढ्या मोठ्या
हा हा
वाटीभर तर जी ग्रेवी होती एवढे पुढ असतात त्यात
हो आणि त्याच्यामुळे का नाही
हो स्वादिष्ट एक जण घरच्या घरी पण म सार खरतात पण मी आपण कधी ट्राय नाही केलं ते कामांच्या गडबडीत होतच नाही पोरांमुळ कामामुळं मग ते आयतच परवडतं
ह् आणि आपल्याला म्हणजे जास्त मसाल्यांच्या माहिती ते नाही ना मग कशात काय टाकलंवर नेमका कोणता स्वाद येला हा त्याच्यामुळं हम्म
परवडत ते तयारच असत
हो ना हो
खर तर घरच्या खरी पण करून बघायला पाहिजेत ट्राय करून त्या ते चांगलं स्वत येईल ना
हम्म आपण नॉन व्हेज नॉन व्हेज शिकवतो ग्रेवी तशा टाईप करून टाकली तरी ती उत्तमच
हो तसे पण चालते हम् हम् मग बाकी विषय काय
अष ना मग तुमच्या फॅमिली मधे पनीर भाजी सगळ्यांची फेवरेट
हो हो सगळेजण खातो आम्ही आवडीने खातो आधी ड्राय न होत जास्त त पण जस बाहेर खायला मग बाहेर ना आणायचो कधी आधी मधी सुट्टीमध्ये मग अस परवडली की बाहेर खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी बनवून खाऊया एकदा ट्राय करूया
हा हा हा अच्छा आणि मी एकदा केली होती मला पण एवढं माहित न्ह तर करण्यातच नट टाटा इंटरनेट ारे आपल्याला सगळ समजत ह मो त्याच्या आधारे मी करून पाहत होते गुगल ला व्हिडिओ सर्च केला होता मग त्यानुसार केलं पण ते खूपच असे आंबट आंबट लागत होते ते व्यवस्थित लागलेच नाही मग दुसऱ्यांदा ह हा हा आणि मग दुसऱ्यांदा परत मी ट्राय केली तर ते एकदमच अस ह एकदम असं आळंदी झाले असे सपागरी म्हणजे काही त्याला असं नुसतंच पनीरचे तुकडे खातोय का काय अशा टाईप झालं होतं एकदा
अच्छा
हम म्हणजे त्यावर कसा अंदाज मा आ अ येते पनीरची भाजी करता ह म्हणजे आवडते माझ्या हा हा माझ्या हातची आता शक्यतोर घरच्यांना आवडते पनीर कधी कधी प खायचे असेल तर मग मलाच सांगतात की करतोच म्हणून
पार्सल पाठव किंवा कधी कधी मी आले तुझ्याकडे तर तुम्हाला चार करून
हा हा चाहते ना घरचे पण तेच म्हणतात कधी करायचे असेल ना मला म्हणतात की तूच कर
हो कारण तुझ्या हातची तू कोण आहेस सुग्रन आहेस
होयता
हम्म मस्त सुक चिकन खायला पण येईन एक दिवस
हो हो ये ये एक मिनट
हा हॅलो
अम्